हॅलो शिवांश. का करतो तू? का करतो तू? ज
मी गाई गाई करतो म्हणा मला गाई गाईचं नाही येतं.
नाही ढोसा ढोसा लाव ढोसा ढोसा लावला की गा ई येतेे ढोसा प्यायचा का ढोसा?
ए बू येरे येरे बुबू शिवला घे रे. घेरे शिवला. तो दादा, मावशी आपल्यालाच बोर करणारय आता.
काऊण अशे म्हणतो ओ तू? हम्म.
झोप झोप त्याच्या आजी आजीचा फोन आला आ झालं का तुझं म्हणलं नाही केलं, हा त्रास देऊ राहीला म्हणे आता तर खेळकर झाला तो कशाचा झोपतो.
हम्म. तो आता नाही झोपणार पूजा जस जस समज येईल थोडी तो झोपत जाईल.
हा मग ते तेच म्हणतात नाही झोपते ना आता रोज झो पुरा राधाताईकडे रोज झोपायचा एवढा कल्ला असून. ते झोप आली की चिडचिड करते तो अजून झोपायच नाव नाही घेत. की चिडचिड करतो
हम्म. आता सर्वात पहिले त्याच दूध सोडून टाकजो आता पहिलें.
त्याचे पप्पाच लय मागे लागले आता यावेळेस त त्याच्या पप्पाच चालू ये तु दूध सोडून टाक दूध सोडून टाक दूध सोडून टाक.
मग बरोबर आहेत. नाही त त्याले ते कुठं बी ढोसा. दे नाही त कुठं बी ढोसा. दे नाही त रात्री ढोसा. दे ढोसा नाही तर नाहीत ढोसा त्याले. कुठं बी उघडा न द्या, कुठं बी उघडा न द्या.
तो रात्रीचा लवकर सोडतच नाही किती अर्जंट अ बाथरूम ला जायच कुठं जायचं काहीच नाही, लगे इतका कल्ला करतो तो जोर जोरात. की बस त्यांच्यामुळे त्याच्या पप्पा म्हनता आता पहिले सोडून दे
एखाद्या वेळेस आहे ना कडू निंबाचा पाला लावून झोप एक दिवस आण दूध ते बॉटल मध्ये दूध चोकनीची बॉटल नाही येत त्याच्यात दूध आणून भरून ठेव नाही तर मग ते प हे बाऊल आणला आशिल ना बाऊल मध्ये दूध घेऊन झोपायचं गाईचं थोडंसं.
हा तेच बॉटल होती आधी ती बॉटल फोडून टाकली ते झाकण पोरीने पाय दिला होता दिदीने तिने फोडून टाकला. आणि बाऊल मी तशीच पिशवीत घेऊन गेलती आता राधाताई कडे गेली त कॅरी बॅग मध्ये ला
गाडीत पण मगं ते त गेली तर त्यांन दोन तीन दिवस चांगली ठेवली ती बॉटल त्यान जोरात फेकली ते फुटून गेली.
अ हां
मग ते भा राधाताई लागली राधाताई लागली होती भाौजींच्या मागे. कि त्याल बॉटल आणून द्या बॉटल म्हटलं आता कुठं बॉटल ग तो का बॉटलने दूध पाणी काहीच पीत नाही म्हटल राधा ताई तो तांब्यानीच मी पिते न तांब्या छोट्या तो तांब्यानीच पाणी पीत तो म्हंटलं त्याला मी देतच ते बॉटल जास्त.
हम्म नाही दुध सोडायचं असलं ना तर तसच करते ते आता. दिवसा कडू काही बी लावून द्यायचं नाही तर, मगं काही बी काळा काळा लावून घ्याय म्हणा भाऊ आहे भाऊ भाऊ आहे भाऊ असं करायचं त येणारच. नाही जवळ हा...
नाही आता उठला की नाही सकाळी कि मग नाही देत नाही त्याला सकाळी उठला नाश्ता वि.. करून घेते रवा बिवा बिस्किट बिस्कीट उठल्या उठल्या एखाद्या बिस्कीट दिल्यावर... मग रवागेवा करून देते.. शिरा खाल्ला की नाही मग खेळते त किती वेळ मग झोपायचा टाइम झाला ना त्याचा.. साडे दहा अकरा वाजता कि मग थोडं पाहिजेस त्या झोपायला पाहिजे असा येत... म परत मग उठल क नै मग नई मग उठल कि नाही पोंगे ग हिंग एक हातो पोंगे हात.. त देऊन देते मी.. पोंगे खाते आणि खिचडी भात करून ठेवून देते आधीच त्याचा खाल्ला.. कि मग खेळते किती वेळ मग आता परत झोपायला आला ना तो आता म्हणून..
हम्म बरोबर..
हम्म एवढं एकदम नाही देत सारखं झोपायच्या पुरतीच आहे आता फक्त... सकाळी झोपतो तेव्हा आता झोपतो तेव्हा..
हम्म मला मांडीवर झोपलेला आहे कि ढोस्या चालू आहे.
तोंडात हा मग थापतू राहिले त्याला..
मी तेस् मग.. हाहाहा... हा हा म्हटलं आवाज बंद आहेेत काय झोपलाच का...
आवाज बंद आहे त्याचा... तोंडाबू राहिला माझं म मला म्हणते तू बोलू नको हम तोंडात बोट घालू राहिला...
तू बोलून रावीन म्हून त्याची झोप डिस्टर्ब.. होते त्याला ह डिस्टर्ब करते का पोराले...
ते पहा कसं तोंड दाबू राहिलं ते पहा ते पहा
हम्म बोलू नको तो म्हणते तिच्याशी चबबा.. आमचं काम झालं की आम्हीच नाही लावत म्हणा आम्हाला बी झोपायचं आहे...
भामट भाम.... ते तुम्ही संध्याकाळी उचलू नका मग सांगते तुम्हाला मग...
फोन संध्याकाळी से तरच हो.. मला पा हे पाच वाजता... कसे कशात येते तो डायरेक्ट कॉल केला की येते का मला काय माहीत आला तर मी उचलीनाच....
हा वॉइस कॉलमध्येध्येच येईल तो असाच तुम्ही तुम्ही लावू राहिले तशतच....
ह मी तेच म्हटलं आला माहीत पडलं तर मी उचलीन नाही आला तर मग मला का सगळना माहीत पडेल. मोबाईल पडेल असल्यावर..
पाहिलं किती भामटे मावशी.. अ मीमी साधा कॉल करून पहिले सांगू तुम्हाला की आम्ही कॉल करणार आहे उचला मोबाईल जवळ..
हम्म..
मग तस मल तर आता... ता सांगत होती की ठेव म्हणे माझ फोन तुलाच श्लोक लावणार आहे म्हणे..
हा तिचा फोन आलता ना तर राधा म्हणे मला लाव मग राजलोक म्हणे तुले फोन नाही येऊन... म्हणे तु नंबर ते दाखवून नाही राहि की एडिट केलेला आहे म्हणून. मग त्यांना श्लोकच्या बापाला लावला त्यांना तर त्या भाऊजंला लागला तर फोन... त्याच्याशी मीच गप्पा करत असले भांडे घासते..... घासता हे करता करता पण त्यान दोन कॉल तशी ठेवली मग राधाने तशी ठेवा लागत बोला लाग. ते म्हणे क दहा मिनिटं बोला लागते म्हणे मग तो दहा मिनिटं काय बोलू म्हणे... मग मग म्हणे आता तीन कॉल झाले म्हणे मग अस मग मग तो... म्हणे असं कर म्हणे पूजा मावशी न केलेलं आहे म्हणे हे... तर मग पूजा मावशीले लावून पाय म्हणे... लागते का तर मग श्लोक म्हणे असं का तू पहिल्या सांगते मावशीला तरी उचली तरी स... पल मग राधाने हाव. हो न तू शलं म्हणून तुला लावला आता पाच आले होते, त्या ते टास्क पुरे केले ते डबल पाच. टॉस आला त रे वापस आता एक घंटापासून डोको हे. हम् मग अजून आ झालाय शेवट. चट ते झालं मग तसं आता काय पुढं काय म्ह काय करते आता पुढं. काय म आता मी तर बोलली गेले आता तूच लाव दे तुम्ही दोघं. मी त्याल ते बोल नाही आता परत आला मी ते ते बोल तू तु भैया बोलत बस नाही. आता मी बी झ मी बी झोपरा रोय त कर्ची साडे. स उठून बसून गेलंय आमच्या बाबांनी फोन करून मला म. मी झोपणार आहे आता टासपूर हेक होते तेच म्हटलं. हा तसंच कध म बुडावर पाण्याचां फोन हो फोन करून देते ना मीन सामान फोन लावून देते व.
हा.
हा फोन लावून देते बस बंद करून टाके आपण हे उठवा हलो हलो करा. ण करून खाते मग परत लावते दोन वेळेस म्हणज मग आप समोर त्याची झोप खराब केली मग काय झोपणार आहे समोर. तेवडूनच बसन जप मारून.
तुम्ही सायलेंटवर टाकून ठेवून दयेतो उकल.
तशी साडेपाचलेच उठत असते, मी रोज पण हे भाऊजींची नाईट असली कि मग. ले उठते मण आताोकची शाळा असली की सहा वाजता उठच लागतेण शोलोक साज. तर मग श्लोकले उठवा श्लोकले काही स््लोकले उठलं की स्लोक. आवडते तो पर्ंत मा कपडे कपडे धुनवता म लोकले काही नाश्ता बनवून द्या हे द्या तसंव. ता चुटे म म्मी हा. कोणी स सहाले उठे त्या भाऊजीचा टिफिन असला की साडेपाच ला उठते. हवं काल ते मीटरचा खाली आलं होतं. अवं काम चालू झालं थांब एक मिनिट थांब श्लोक हे घे कट करून लाबर एकदा. अ श्लोक. घे एक दा लाव कट करून झालं मग.